घे
काय करालय?
काय नाही बघा आत्ताच आवरून बसले तुम्ही काय करायलासा?
आवरलंय सगळं काम चालूय बा
हम हम जेवलास
हा जेवणास तू?
येऊनच........
हम्म बर.....
काय झालय मग, सुट्टी आहे आता.
कोतंबीर आणलीया
ह
ते आता हम्म... बांधायची चालू हाय
कशासाठी?
विकायला ग
हा हा
म ते जरा..
म्हणजे बिझनेस करत असता का, विकायची कोतंबीर बिझनेस आहे का तुम च.........
काय म्हणलीस?
म्हणजे भाज्या तेन विकतासा काय म्हणलं?
होय होय शे आता कोथमिर आणलेली तिनी मार्केट वरन आणि त्यात आता कसं महाग आहे ना.
होय कोथंबीर महाग य...
तिनि आणल्या आता चांगली दीडशे पिंडी आणल्याव
हा मग त्याची किती कराय
आणि हे अणलीया ह मला वाटतय तीस तीस रुपये ना काय तर एक पेंडी आणलीया. मग त्यात आपल्या इत हम्म मग ते आता चाळीस रुपये न कोण घीेत नाही नाय
होय
मग आता वीस रुपयाच्या मनान करायची दोन
एका पेंडीचे दोन..
एका पिंडीची दोन नाही तर दोन पिंडीची तीन अशी करायची
हो हो मग मग कितीला वीस रुपये ला एक पेंडी विकायचीत.
होय वीस रुपयलाच की दहा रुपयाने देऊन काय आपलं अडत नाई.. आणि चार.. काड्या दिल्या की केवडीशी दिलीस आणि जरा देकी असं करत बसत्याता ती वीस रुपयाच्या मानण्यान बांधायची. ज्याला घ्यायचंय ते घेऊ द्यात नाहीतर नाही घेऊ द्यात कारण र मिळतच
होय आणि महाग झालीय कोतिंबिर आणि आता चटणी ते मिसळायचं सीझन चालू आहे. त्यामुळं लागतंयच की,
आणि आता उन्हाच्या सीझनमध्ये जास्त... खुडून कोथमीर येत नाही ना शेतात ने.....
करपलेल
हम्म आणि आपल्या इकच्या भागात इत नाही मग ते आणलीय आता जास्त आता म्हण. आता सांगितले मी मी सांगितल थोडीच करणार म्हणले एवढा उशीर काय मला बसायला म्हणलं जमत नाही म्हणलं एवढी करा जवळ जवळ म्हटलं आता अखंड दिवस जाईल. नाही म्हणलं त ती.... पण संपती का नाही कुणास ठाऊ...
सगळं आवरायचं आणि ते करायचं म्हटलं सगळ्या वेळ त्यात
होय आ आता जेवन त्यांने केलं.... भांडी तशीच ठेवल्यात गोळा.. करून
आता शी चालू हाय.
कोणत्या गावात जात्यात मग?
बाहेर आपले खेडे गाव असतात त्या गावावरचं की. तिकडं खाली कोकणात ह्या हणा इकड किंवा इकड आपल्या रेग्युलर गावातनी बाजारातनी हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो